बोल की माझं आता एकच राहिलंय बघ.
कसं काय रे एकच राहील.
अरे माग माझं झालं पंचवीस झालंत रे मग एक ह्याला लावलेला.
हां
तर तर सुह्याला लावलेले दोन.
हां
आणि आपल्या दोघांच्यात दोन झाली ते. होय
हां
हम्म पद आहे काय?
पध्या नाय आहे पद्या रूमला का गेलाय चेंज करून येतो बोलला.
होय काय.
होय
हम् पद्या घरची गेलीत वाटतं‌
होय अरे सकाळ सकाळी आले होते मी प्रदीपला बोललो होतो की मला बोलव ते आल्यावर.
होय
पण त्याने काय उठवलेच नाही.
दिप्या बाबा घाबरूनच होतं.
होय घाबरून असणारच कि घरातले आलेत म्हणल्यावर.
घरच्याचं नव्ह
मग
तुला घाबरत होत भावा ते.
अरे मी सांगितलेलं तर दोघांनी पण मला बोलवा मला बोलवा. एकानं पण मला उठवाय नाही सकाळी फोन बी करायला नाही.
दिप्याला काय म्हटलं त होत घरच्यांना सांगतो मग लेक्चर करत नाहीस म्हणून.
होय म्हणलेलो
मग काय कुठल्या ह्याच्यान बोलू तुला.
कुठं आहे त्यो कुठं काही भेटलेलंच नाही मला आता पण.
काय माहिती आलेलं नाय का हॉस्टेलला अजून
नाय आलेला
होय.
हा
पद्या तेवढा आलेय म काय दिप्या काय वाढीत राहिल्या काय कंधाले
काय माहिती कुठं राहतय घरातल्यानी काय बोललेत काय माहिती त्याला
घरातले काय बोलत्यात त्याला कशाला?
तेच की वाडीत रायांबद्दल की री हॉस्टेललाच रायांबद्दल
नाय वाढितच हाय कन्फर्म हाय रे, कुटर
त्याच कन्फर्म झालं त्याच
हा कन्फर्म आहे दोघांच भावा दोघांच कन्फर्म आहे की यायचं.
हा
हा काल सगळं काढला कचरा त्यो
हा
आज टाकलेत दोन चार पिशव्या टाकलेत तिकड कचऱ्या कचऱ्या गाडी आलती सकाळी.
हा
दिल टाकून तिकड
कॉट हे वगैरे होतं ना
हम्म कचऱ्या बाटल्या आणि होत्यात रे कचऱ्याची
हा हा हा हा आणि ते बेड बेड बेड बेड वगैरे
भेड वगैरे नाय टाकलानं बघू ते लागलं तर परत ठेवा नातर बघुनं बघून टाकून दयायच ते पण कशाला ठेवाय नको ते
बेड आहेत की नाही.
बेड
कां
बेड कुट हायत बेड तिथं हाईत की आधीपासन बेड हायत
हम्म
हूं पण ती कशाला पाहिजे ते हच्या आता आम्ही रूम वर जाणार
होय.
म कशाला उगाच ब जास्तीच हे करून ठेवायचं काय कशाला पाहिजे.
हा
जास्तीच सामान कशाला उगाच भरून ठेवायचं रे उगाच आणि जास्त अडचण आधीच काय कमी अडचण असणार व्हय तिथं आता
पण रूम मध्ये बेड आहेत की खालीच्या गादी टाकून झोपावं लागणार.
गादी टाकून झोपायला बेड कुठ हायत विचार चालू ये हॉस्टेलमध्ये उचलूनं न्यायचं
काय बेड कस नेणार ते एवढं
न्यायचं कस आणि कस तरी
तर मॅनेजर बा नेऊ देणार नाहीत
ते आहेच मॅनेजर नेऊ देणार नाही काही ते बघायचा चान्स भेटला तरी पाटी कुठं टाकायच जायचं घेऊनं आत्ताच झोपेतून उठलो आं
पॉसिबलच नाये भावा
माहिती ये रे ते पॉसिबलच नाय ते कसं नेणार तो आधी
हा मग
हॉस्टेलला काय काय नेन्यासारख काय अस म हितना आता
सगे यनच
आ फॅन आता फॅनच होला बाई कुठल्या तर रूमचा होय
ह तेच कि कुठल्या ज रूम मध्ये जायचं आणि काढायचं
होय काय जात जी ज्या रमला टी मार घेतले त्या रूमध काय काय असणार ते तिनंओडून्यायं आता
हा हा
म फक् ते काय
हा हा
अय रे वय ऋतू आवजेत तू या
का
काय माहिती कशाला कामा जायचं आता हे झालं ना रे कामावर जायचं असल
हा आता निघालात
टाईम झालाय निघेल आता थोड्या वेळनें काय करतोय
कसं कस असं ते पेट्रोल पंपावर
अरे रीडिंग वर सगळ असते रे जसं गष्टन मग टाकायच
मला असं काही कळालंय अगोदर जे रिडिंग घेतेत ना मॅम ते कस असत
अरे रीडिंग कस आहे ती रीडिंगच त आमच्या हिशोबाच आहे रे ती आता आम्ही इथ जाणार त तिथे पंपावरती रिडिंग असणार ते रिडिंग घेणार आम्ही
हा
मग तेी रिडिंग तिथनं आमचा पैशाचा व्यवहार चालू तथनं आमचं
हा
मग पुढे पुढे पुढे जाणार सगळे
कधी खर्च करत नाहीच ना
आं
त्यातलं कधी काही पैसे खर्च करत नाहीच ना
ह त्यातला हिशोबात कळतं रे मग नंतर
हा हा
हा त्याच्यामुळं
हा हा आणि दप्याला काय दिप्याला काय करायला होतंस तिथं
प्या काय नसते दिप्या असते बसून नसत फोनवर
अ
होय काली असते झोपपून नाहीतर बसून असते फोनवर ते वेळ ते इकडे तिकडे हम्म ते पला काय कामाल होत ला काय कामाला तेरा बाबाला आज वाटते काम करायला
हम्म कसले आता ती काय बह मोठी माणसं आहेत
हो क
अर एकदा मला मेडिकलला कुठंतरी भेटलं तरी मी जाईल
भेटिकाला भेटणार तर भेटेल तर कायलय बघाय पाहिजे मेडिकलला काम कुठरी वाढत बघायच विचारून करून देते का काम असं नाही की कोण देणार नाही पण देणार की कोणा कोणतरी
अ बघायला पाहिजे कोण आता एवढे मेडिकल झाले की पोरं पण तेवढी झाल्यातईल त्यामु कोण घेत नाही
ह एकोणंद कुठलं तरी बघा बाई वाढत काय मेडिकल कमी आहेत आहेत मेडिकल त आहेत रे
आहेत की मेडिकल आहेत रे पण आता कामगार ठेवायचं म्हणलेवर कशाला ठेवतील कामगार एवढे मेडिकल आहेत पब्लिक सगळं प्रत्येक मेडिकलमध्येध्ये थोडं थोडं गेले मग कामगारला पगार आणि कुठनं देतील?
होय. ते पण हाय.
हा म.
येड्याचा बाजार सगळा आहे. मेडिकलमध्ये कुठल्या ना ग्राहकाने काय ते तेथे? इथं झालंत मेडिकल जास्त.
काय आलं? काय झालं?
जागोजागी म्हटलं आहेत. जागोजागी म्हटले मेडिकल आहेतच रे. इथं ना तिथं, तिथं ना तिथं.
वैभववाडीत कशाची कमी आहे, कि मोठं कापड दुकान.
आं?
वैभववाडीत कशाची कमी आहे? एक मोठ कापड दुकान.
होय. तेवढंच नाही, बाकी सगळं आहे तिथे.
हा. हा तेच तर.
मेडिकल पण हायत.
आं
हं. काय नाही ते सांग तिथं आता.
होय. तिकडं पुढं एक हॉ टेल मध्ये. आपण जाताना, आपण कोल्हापूरला जातो
हां.
ते
डाव्या साइडला लागते ते?
होय.
हां.
ते तिथं गेलो होतो परवा. छोटे ताईंच हॉटेल नाही ताई. ते ओळखीच आहे छोटू दा. तिथ गेलो होतो. काउंटर ला थांबलेलो. छोटूदा गेलेले बाहेर. मग मला थांब म्हणलेले काउंटरला. म तिथंच जे बसने वगैरे ट्रॅव्हल करणारे लोकं थांबतात की नही, त्यांचं काय बिल करायचं नी काय समजतच नाही. त्यांची लँग्वेजच कळत नाही.
काय कन्नडू बोलत्यात काय?
अरे कन्नड मधली लोक असले तर कन्नड बोलतात. मराठीतले असतील तर मराठी बोलतात. नाहीतर मग असंच. तेला गरकेल, आं?
ते बील करतात त्यासनी कळत तरी का?
कळल. आता मीच कळ कळतय. छोटू दाला त्यास्नी कळतंय. सवय झाली ना आता त्यासनी.
हां.
तिथं फ्रायड राईस कितीला मिहतय का?
कितीलाये?
एकशे ऐंश एकशे ऐंशी.
फुल?
हा.
बाप! एकशे ऐंशी ला फुल? आता आम्ही तिथं खातो का नाही फ्राईड राईस पंपासमोरच तिथ ऐंशी रुपये फ्राईड राईस आहे.
हाफ झालं ना ते?
हा हा हाफ. आणि फूल किती एकशे साठ.
हा म. सगळे आता जे फिरायला जाणार आहेत का नाही खाली गोव्याला वगैरे,
ते हां.
त्यांचा बस असतात रे मग त्या थांबल्या की मग त्या लोकांना ऑप्शन नसतोय की बाबा आपण तेच खाल्लच पाहिजे आता मग ते खातातचं.
आपण कधी जायच फिरायला?
आह!
आपण कधी जायच फिरायला?
आता काय किती दिवस पोरं आपली नियोजन लावतायतं ते कुठं सावडावला का कुठं र ते नाही पपेश्वर ला जायचं होत ते नाही झालं-
हम्! चल! जा तुला मी कॉल करतोय बोलतोय जरा-
ह! कुठ आहे कुठ चाललाय?
अ!
कुठ चालला आहे? निघालच पण-
मग आता कसं करायचं? चालते लते- ते वाडत गेल-
असं काय नाही तू फक्त नेटवर्क मध्ये राहायचं बस आहे कारण मला फुल नेटवर्क घेतय फुल- हम्म हम्म चालत चालते.
हा बर बर चालतय परत कधी येणार?
हम्म हम्म चालतय सकाळी.
एवढा लेट?
सकाळी आ सकाळी साडेसहाला बंद केली की सागळा हिशोब पूर्ण झाला की मग निघकीच मग वाडीत जाऊन झुप- येतो परत रूम ला
कुणाच्या?
आमच्याच.
नाही भाडं पण द्यायला चालू केलंच त्या रूमच? भाडं पण रूमचं दयला चालू केलं मग
नाही नाही अजून नाही अजून रूम घ्यायची प्रॉपर घ्यायची आहे होय जाऊन चुकते अरे ते आधीच पोरं झोपतेत ना तिथ अजून हम्म त्याच्यामुळे-
बरं बरं चालते चालते ठीक आहे
हम्म सक
ठेव का
आठव मरेाे